हॅलो हा लागत हो का नाही म्हणजे
लागले ना मग
पंधरा कॉल पूर्ण होतील माझे तुम्हाला हरवायला लाग मला आता तुम्हाला फोन करून करून
पंधरा झाले तुमची फक्त आ तशी
मग तेच म्हणून राहिले ना म तुम्हाला म तुम्ही माझ्या मागून ऍप भरली आणि माझ्या पुढं गेल्या तुम्ही
हे माझ पापरे सर मगची पापे म तुम्हाला कामा नाही म्ह काही काम नाही तेवढ्या वेळ सगळं अटेंड करते कामची पुस् पुस्त प तुम्ही त्या दिवशी कर होते माझ फर्चीी झाले टॉयलेट बाथरूम झाले दोन बेसिंग झाले सगळं आवरून झालत तुमच्याशी बोलता बोलता
हा नाही नाही अो माझा फोनला ना रेंजचा प्रॉब्लेम होऊन जातो खोप इकड तिककडे गेला का आवाजच नाही येत मग
हे माझं पुढचे पुस्तक पुस्तक सगळं उरगत तेवढं मघ एक्साइट नाही कानाला प फोन फरची पण चालू राहते दोनही हातानी गप्पा पण
मग तुमचं काय आता पाच कॉलचं टार्गेट राहिला असेल ना
हम्म
मग पाच मधले व्हायला असतील ना काही
कोण नाही ना बाकी नाज
नाही नाही पंचवीस पूर्ण झाले ना
पंचवीस नाही आता पंचवीस पूर्ण व्हाला ना चार बाकी आहे
हा मग बरोबर आहे मग तुम्हाला अजून पाच यथे
हम्म आता अजून पाच येल कसल्या नंतर तीच भीती पनला हम्म आता मग मी तुम्हाला करेल दुपारच्या संध्याकाळी परत
हा चालेल संध्याकाळी ना संध्याकाळी रिया येते ना का क्लासवररून
हम्
साडेसात ला येते ती साडेसात पाहणे आठ ला तेव्हा फोन करून त त्याशी घ्या बोलून म्हणजे मग परत ते कॉल होतील काही तुमचे
हा तिच्याकडे काहीच बोलायला नसतं काल तिला मी फोन केला
म्हण साीला फोन करायचा आहे
हां
हम् तो कॉलवरच बोलत होत मी तिला बोलले ना म्हणलं अगं मग आपल्या फोनवरून करायचा ना तू तेवटीच कॉल होऊन जातील म्हणा भैया मी कार्या आहे पोरस बोलत होतो म्हणे
हा मग ती कालवररतीची तुकडे होती ना म्हजे तू म्हणाली आली बघ म्हटले ते मग तिच्याकडे तिला म्हटलं तू कल कॉल कर तिला बघायचं तिला म्हटलं तुम्हाला मग ते झाल्यानंतर साधा कॉल कर आणि त्याच्या वून आपण कर म्हणे
हम्म
मग तेच विचारलं काय करतेय काय नाही हा
ये अ हरशव येल होत का तुमच्याकड
हा हर्षू येल होत ना मामी हर्षून ते
गाडी घेऊ ना
हा
हा हा स्नॅपच पाहिला होता मी हर्शूचा
हा
त्यांनी सगळीकडचे फो ठेवलेले होते वॉटसअपला पण मग तो नव्हता ठेवलेला मी स्ने
तो फोटो दर्शननी काढलेला आहे दर्शननी फोटो अंबल फोटाश व त्यािच्या फोन मध्ये काढले की त्यांनी फोटोज दिलेने हर्ष म्हटला होता फोटो सेंड कर आणि दर्शन पण बोलला मी दर्शन ण बोलली पण आमचं दर्शन फोटो देतो का तो म्हणजे डेंजर आणि हर्षु मला बिचारा म्हणायचं चार टाईम चल साक्ष दिदी मी तुला चक्कर मारून आणतो नाही का बस आपण चक्कर मारू हा मला म्हणायचं तू बायचच नाही जाईल ते मी च म इिला घ्यायचच नाही म्हण इिला घ्यायचच नाही आरशो चाल रेतू चालतू म्हणजे तई मला नलंच नाही ह अक्षरशः एवढाच हो तो डेंजर हा हा शुमला चार टाइम म्हणायच दिदीचा
आणि ते काय होतय मम्मीचा सपोर्ट भेटतो ना त्यांला
हम्म खरं तिचाच सपोर्ट आहे आणि ती मला मग ती पाच एड समज तच मगच्या वाट नाही तर काय
बर न पप्पा चांगले आहे तुमचे
हा हा पप्पा काही ख्याल कर आमचे पप्पाचा हसबड कोणतं चई मी चालत नाही माझे पप्पा एक से पडकर एक नाही एक बडकर एक असत सगळे घ कोणी शांत नाही याच्यात रोजन पण रोजन पनण्या
वईचा सरू अस ते बर का म्हगतो म्
हा नाही तर काय
बर चला तुमच्या भावाचं काही स्थळ बळ नाही का आता
नाही ना काहीच नाही या पोरींच सगळ्यां नाही पोरींना जॉबवाला पाहिजे या याला पण बोलली जात जा जात जा नाही जायला काय प्रॉब्लेम नाही होल घरचं सकाळी सकाळी ना जर केलं ना आमच्या मा काक नानामुळे सगळं होता त्यांना आम्ही पण मी पण काही केलेलं ते मला म्हणता क्लास बंद कर काही काम नाही काही करायचं नाही म्हणून तुम्ही बंद केला क्लास नाही तर त्यांचे विचारच असे पुढे असं काहीतरी शिकलं आता म तिकड तुमच्या आलं त्यांचे विचार काय आपल्या माणसाचे लक्ष ललेले नाही पण त्यांचे विचार कसे यांचं काय खूप येश आहे का माझ्या मम्मीचं माझं मम्मीच पण तसाच विचार माझी मम्मी पण त्यांच्या वणीस वागते काही काम नाही काही गरज पडली असं
त्या आता बाहेरच वातावरण खराब झालेलं आहे त्याच्यामुळे ते एक काळजी प्रकारे राहतो. पण म कुठतरी विश्वास हे ठेवायला पाहिजे ना आपल्या माणसांनवर.
आसं थोडी का प्रत्येक टायमाला प्रत्येक जण चुकतय एक चुकलं म्हटल्यानंतर.
कोणीच नाही हो, प्रत्येक जण धडपड करतय बाहेर पडून काहीतरी शिक कून चार पैसे कमवायची जिद्द आहे प्रत्येकामध्ये आता.
म
राजला आता सुट्ट्या होत्या पंधरा वीस दिवस होत तरी त्याचं चाललं होतं. मी काहीतरी काम पाहतो जातो. पण नंतर परत आसं झालं का? त्याचे दोन बॅक राहून गेले ना. म त्याचे पेपर आहे वाटत आता लगेच मग परत त्यानेच कॅन्सल केलं. कारण कुठं तुम्ही बाहेर जा महिना भर
म पेमेंट नाई मागे ते जात होते. मी त्यांना मा अारी महिन्या तर पुूर्ण कळणार जात नुस येत आप आला आम्हाला पाठवलं असं म्हटले मी
हां.
ती आपण बरोबर.
ते दर्शना न राज गेले हो ते मागं तेव्हा केलं होत ना त्यांनी ते पूर्ण.
कसलं केलं त्यांनी पूर्ण? पंधरा दिवस गेले तुम्ही पाया कुडं पूर केल का त्यानी. मध्येच काहीतरी होत.
हा थोडे दिवस हम्म थोडे दिवस गेले ना ते शेवटचे. पण मंग दिल होत पेमेंट त्यांनी.
ह हात बोलला मला काही पेमंटे बिमेंट म आमचं काही सांगत आमच पुरस्कार म्हणजे एकटे वरणल आहे.
पेमेंट व्हाय नव्हं का तेवा?
नाही दर्शत वा दर्श म्हणजे दर्शन तर काही खरं सांगत नाही. पण मग काय माहिती तु म्हण पूर्ण नाही झाली. आता पण जातो तो म्हनतो माझं पेमेंट आहे माझं आमक आहे. खर्चून येतो आहो तिकडेच पैसे.
खर्चून येतो कि खरंच आहे ही गोष्ट.
खर्चून येतो त्याला झोप नाही लागत.
नई नई मागच्या वेळेस् ते कामाला गेले ना साक्षी मामा स गेलेले होते तिथं जाऊन चौकशी करून आलेले होते मामा सगळं पाहून आलेले होते.
ह्ये ह्ये
तिथले नंबर पण आणलेले होते जायचे हे फोटो बी पण काढलेली होते राजने मला व्हिडिओ काढून टाकलेला होता तिथं काम करतांनाचा.
ऍ हा आओ राज आहे राज.
भटकायचं न रिकाम पोरं वेगळ्या मार्गायला लागत त्याच्यामुळं थोडंसं सावध रावं लागतं ना आप पेलाच.
अ हम्म.
ते सांगता आहो तसं राज अनं ते शाहूरा हर्ष त्यांच्यात खूप फरक आहे. आमचा लय डेंजर आये.
नई बई रास् मी सारखी मांग राहते. ते जिमला जाते तरी मी व्हिडिओ कॉल करते त्याला खरंच गेलाय का तो जिमला. म एवढ्याबाबती तुमची मम्मी बरीय मग
हम्
आती करती मग तुमची मम्मी कधी कधी तसं राजच्या बाबतीत मी करीते मं एवढं नाही आती पण मग
आ वो पण तुम्ही एक कॉल कराल. ठीक आहे विचार आणि ते पण सांगता खरं तस आमचा नाही. च टॉम देतो मी इथचंय काय आलो दहा मिनिटात आलो दहा मिनिटाची एक तास होतो ना येतच नाही.
तुमचे मग हे नाही म्हनते का मग त्यावेेळेस काही त्यांना दर्शनला
सगळे बोलून बोलून कटांळले तुम्हाला वाटत नाहीका आमचं दर्शन किती नाही बोलून बोलून कुणी बोलेल तर चलज
सगळ्यांना गप करून टाकलं दर्शन आ
मं आता किती बोलून बोलून बोलणारे.
नाही पण मग त्यांना त्यांचं भविष्य कळलं म्हणजे बाज झालं. वेगळ्या मार्गाला नको जायला एवढीच आपली अपेक्षा दुसरं काय?
तेच म त्याच्यामुळं तर त्याला सगळे डाटता बोलता मण ती थोडं मळ्यातलं काम करती की तो करतो बाहेरचं
अऍडमिशन घेयेलं का नाही त्यांनी?
घेयेलय ना घेतलं ना आता ऍडमिशन ला जात होता ना रोज
हम्म हम्
मता घेतलं
तेच पण जमानाच लय खराब झालाय वो सध्या
नाहीतर काय
आपले पोरं मस चांगले पण बाहेरचं
बाहेरचं वातावरण हा ते तर आहे. पण मग प्रत्येकाच्या वागण्यावर राहतं आपल्याला वागायचंय की नाही. आपल्याला काय घ्यायचंय काय नाही.
ती समज येत नाही. ना वो पहिलं हे बालिश प्रकार राहतो मॅच्युरिटी नाही राहत. हे नंतर नंतर कळत चालंत रियाला नाही का विच च मैत्रिणीचे किस्से सांगत राहती ना मला, मम्मी ही अशी बोलली मम्मी आज ती ती अशी वागली ती लय वास मारती. ती लय टॉंट मारती म्हणल्याने या तुझ्या म्हणण्यानुसार समजा मुलींमध्ये मॅच्युरिटी येती कधी ग? माला म्हणती दहावी झाल्यावर.
म्हणे थोडीच राहिली म्हणे यायची आता
मग येत जाईल ना मग तुला थांब नाही खरंच कधी कधी येते अहो मला अकरा बारावी पासून पण तेरावी नंतर खरंच खूप आयाडिया येऊन गेली. कसं काय खूप म्हणजे खूप ठीक आहे दहावी नंतर पण दहावीपर्यंत तरी एवढं काही नाही त्याच्यानंतर ठीक आहे अकरावी बारावी हे करतं ते करतं आपण त्याचं बघतो त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला तेरावी तेरावीला जातो. तो ना बरोबर सगळ्या आयडिया येती मला खरंच सांग बरोबर कळत चालतं म
तुम्ही करता का कॉल आता?
हा करते झोपते आता थोडा वेळाने करते. सहा सातला. हम तुम्हांला काम नसलं की मला फोन करा मी करते मग बाय.
चालेल चालेल हा,
ह.